आवाज येतोय का?
नाहीय
आं
अ नाजूक येतोय जास्त
मला तर कमी येतोय माझा येतोय फुल
येतोय बऱ्यापैकी असू दे बोल
ह् काय चालूय
काय नाही बघ बसले तुझं काय चाललंय
काही नाही ग्रेवी गरम करतोय
हा हा
संध्याकाळच्या लाग तने गिरवी
म्हणजे सकाळची संध्याकाळच्याला
मग पूर्ण दिवस बरं वन टाइम बनवं लागते ना
आज आज बनवतोस का मग राहिले तर उद्या युज करायची वगैरे मसाला वगैरे
नाही नाही आजच्या आजच पूर्ण खतम होऊन जाते उद्याची उद्या परवाची परवा
हम्मम हम् म्हणजे अस असं करत नाही ना तुम्ही क आ म्हणजे माझी मम्मी हॉटेलला जात हो भाकरी करायला मंग तिथं ना काय रस्सा वगैरे आठवड्याचा करून ठेवायची तुम्ही पण तसंच करायचा का
नाही आठवड्याचा बनवाला मला त्याच्यासाठी इतकं मोठं बघून घ्यावं लागेल कमीत कमी चार कड्याच बघून राहत का दोनशे लिटर पाणी बसतं त्याच्यामध्ये
म्हणजे तुमचं तुम्हाला म्हणजे दररोज दररोज करायला लागतो का रसा
मी दररोजच्या दररोजच ताजा ताजा देत असतो लोकायला काय ते जास्त दिवसाच ठेवून डबल लोकायला खोटं बोलून जमत नाही ना
हा हा
आपल्या दररोजच्या दररोज एक घंटा लेट पण मग व्यवस्थित द्यायचं.
हम्म
आता काय एक
ते आपलं बरं पडतं ना दररोजच्या दररोज केलेलं.
हा आ पडत बी नाही नती.
हा
आता काही बाया चालूय पोळ्या बनवाला दोन तीन माणसं चालू या अजून बाज- माझ्या बनवाला माझं चालू आहे काम गिरवी बनवणे.
हम्म. ग्रेव्ही म्हणजे सगळं आपलं आपण जसं घरी बनवतो.
नाही विदाउट नमक
का?
बिना नमकची ग्रेवी होती ज्यावेेळेस आपण भाजी समोरून ऑर्डर आली कस्टमरला आम्हाला अशी अशी भाजी लागते त्यावेेळेसच समजा आपण गॅसवर बनवून देऊ त्याला व्यवस्थित आपल्याला जी भाजी बनवू नय त्यावेेळेसच त्याच्यामध्ये मीठ टाकल्या जातं.
मग आता ग्रेव कशी बनवून ठेवतो. म्हणजे एक पात्याला वगैरे घेऊन त्यात बारीक करून सगळं ठेव तो का फ्राय करून ठेवतोस.
पूर्ण मसाले जे आहे ना काजूकनी मगज तीळ खोबरं- कांदा त्याच्यानंतर तरबूजबीज त्याच्यानंतर काजू बदाम- हे पूर्ण भाजून घेतलं जातं त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित गिरणीमध्ये काढून घ्यायचं वल्ल पतलं काढून घ्यायचं.
हम्म.
आणि आपले जे मसाले वापरतो म्ी समजा लाल मिरची हळदी त्याच्यानंतर प्रवीण मसाला त्याच्यानंतर काळा मसाला त्याच्यानंतर. तर आपण जो कांदा सांगितला होता मी कांदा कोणता? बा आपला याचा उन्हात वाळवेल कांदा फल्डा-
हा.
त्याचां पावडर हे सगळं तेलामध्ये टाकून त्याला फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर जे आपण गिरवीचं सामान काढल राहतं कोणचं गिरणीमधून. वल
हा हा.
हे पूर्ण त्या त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि त्याला मस्त घट बनवायचं एकदम लगे त्याच्यामध्ये बोट बी जात नाही इतका घट बनवतोम म्ही
हम्.
मग आपल्याला जर. जस परमाणत लागलं तस त्या हिशोबने अर्धा अर्धा चम्मच एक चम्मच त्याच्यातून काढायचं. न भाजा बनूवाच्या आहे.
अच्छ असं अस.
हा.
मला वाटलं आपण म्हणजे घरी वगैरे कस बनवत. कि बाबा मसाले वगैरे आधी बनवून वगैरे ठेवतो तशा टाईप मध्ये बनवत अस ल.
नाही फॉटेल.
पण मग ले तसच म मला तर तसच वाटलं फ्रीज मध्ये बनवून ठेवत असल तुम्ही क एक पात्यालाच सगं मिक्स करून मसाले ठेवायचा परत कस्टमर आला कडईमध्ये टाकायचं चिकन टाकायचं. बाकी सगळं मसाला टाकायचा फ्राय करून फक्त द्यायचं एवढं मला माहित होत. अरे पर आत्ता आता तर्र असं व्हायच झालेलं. कि बनवून ठेवलेलं असत फक्त गरम करून देतात अं.
नाही नाही. माझ्याकडे डीप रेस तीन आहे एक सोडून तीन तीन आहे पण त्याच्यामध्ये एवढे सारे आयटम. ठेव राह त्या मंडीची पनीरची म्हणजे त्याच्यात ठेवायला जागाच राहत नाही मला गिरवी आणि मुळात म्हणजे मी गिरवी जीआहे ना तर मी फ्रीज मध्ये ठेवतच नाही
हा
ह कारण की ती बाहेर असली तर तिची ताकद ज त शिज रा ती फ्रीजमध्ये ठेवली ना तिची ताकद कमी होत लते
पण खराब होत असेल ना कांदा घातल्यानंतर काय तर कांदा खराब होतो ना
नाही नाही जो वाळवेल कांदा राहतो ना आपण हो ना मधी
हां.
तो कांदा खराब नसतो. हा बायचान्स आपण जर समजा कांदा शिजवून त्याची गिरवी बनवली. तर मग ती गिरवी खराब व्हायची शक्यता राहती. पण आपण जो हो कांदा वाळवेला राहतो यो नाही सर्गे कांदा राहो निसर्गामध्ये वाळेला राहो कांदा उन्हामध्ये
हा का तू कांदा कुर्सलाय म्हणजे मी पहिल्यांदाच एकते मग
काय
वाळवलेला कांदा
वाळवलेल्या कांद्यामध्ये टेस्ट जास् जास्त येते लोक जेवायला भेटतो नाही बनावं लागतो आपल्याला करावा लागतो घरी
कसां
डायरेक्ट मार्केट मधून कांदे घ्यायचे मंडी मधून
हां
डायरेक्ट आप आता माझ्याकडे भय आहे कामाला स भय आहे ना
हां
ते बाया पोळ्या पण बनवून जात्या त्याच्यानंतर कांदा बी त्याच्या वरचे जे सालठे राहत ना
अच्छा
ते चालटे सिंगल साल्ट काढून टाकायचं कांदाला एकदम बारीक चॉप कराच लांब लांब जस आपण कांदा भजे वगैरे बनवत नाही का
हा हा
तसं बारीक चॉप करायच त्याला बारीक कापून घ्यायचं आणि तो कांदा मस्त असं पुढं पत्रावर असे तीन चार पत्र गेले मी कायचे आपण जे घरावर पत्र टाकतो का
हम्म
ते पत्र गेले ते पत्र ऊन्हत पडेल राहते कंपल्सरी त्या पत्रावर नेऊन टाकून द्यायचं म्हणजे खालीम पत्थर बी गरम राहत अ
कांदा नासत नाही
नास्क
म्हणजे खराब होत नाही का कांदा
नाही
इथं आमच्याकडन एक दिवस उघडा राहिला तरी एक दिवस उघड राहिला तरी खराब होतो.
तो कांदा एक दिवस खराब कसा होतो आपण कापून ठेवतो. त्यामुळं त्याच्यामध्ये वास सुटत हो
हां
आता जो मी सांगरल ये कांदा येऊ बारीक कांदा कापला जातो लांब वाला आणि प्लसमध्ये त्यालाेतऊ नाची छाया आहे का ती हव्याचे बी वातावरण राहत. हवेमुळे ना त्याचा वास निघ, निघत, निघत जातो. म्हणजे वास थांबत नाही त्याचा
हा हा.
आपण काय करतो समजा कांदा कापला आता अर्धा कांदा कापला नाही ज्याची त्याची पद्धत राहती वेगवेगळे
हम्म, हम्म, हम्म.
ज्याची त्याची पद्धत राहते ना त्याच्या त्याच्या हिशोबने करत्या ते आता माझ्याकडे जास्त गावरान कोंबडे चालत्या त्याच्यानंतर बकरा चालतो त्या हिशोबण लोकायला ते आता सवय पडली कंदोरी मटन खायची कंदोरी मटण खायची आता ते नाव ऐकून तर असं नसतो बी थे भाग्यश्री हॉटेलवाला त्याच किती फेमस आहे. कांंदोरी मटन स्पेशल भाग्यश्री हॉटेल तिरंगा हॉटेल
सातार मधलं एकच माहिती आहे प्रीतीया हॉटेल
हव का आता मला मी हॉटेल लाईन मध्ये मला पूर्ण हाॅटेली माहिती कोणते हाॅटेल कशी आहे, काय आहे. त्या हिशोबने आता मला समजा ज्या वेळेस जसे आवडते मी तसे बनवू शकतो मा हिशोबने. लोकायला ही चव चांगली लागती वाळेल कांद्याची तर लोकायला तीच द्याव लागती. आपण जर समजा ग्रेव्ही चेंज केली तर भाजी मध्ये क्वालिटी चेंज हुन जाती. अस राहतं ते काय झालंय? आवाज नाही येत? मा